हॅलो.
हॅलो.
हॅलो. हा बोला की मॅडम पहिले दहा सेकंद आवाजच येत नाही.
हा हो, ठीक आहे.
आ हा. हा, हा आता येतोय बोला की.
ठीक आहे आपलं गेल्या वेळेला बोलणं झालं होतं तुमच्या मुलाबद्दल.
हा त्याच्यासाठी जरा गायडन्स पाहिजे होता ना तर म्हणजे जे आठवीत आहे त्याच्यामुळ, पुढं कसं कसं
हम्.
आमच्या घरातले कोण जास्त असं शिकलेले नाही आहेत ना.
ल, बरं हा.
म्हणजे मला काय वाटतं माहितय का?
हा हा, हा हॅलो. तुचं जुशन झालंय.
नाही नाही माझ आठवी शाळा झाल्या.
होय बर हा ठीक आहे. काय गो
हा मिस्टरांची पण जास्त झालेल नाही आहे, पण मुलां ना करायचाय काय तर शिकायचाय म्हणजे तो शि तोय त्याची तयारी आहे. करतोय पण छान अभ्यास दमवत नाही काय नाही. त्याची त्याला काळजी आहे त्याच्या काळजीन तो करतो अभ्यास असं मान्य आहे माझं.
हा मग तस असेल तर मग त्याना जर पुढ जाऊन आता काय ठरव त्याच्याबद्दल त्याला पुढं जाऊन दहावीनंतर अ काय म्हणजे करायला पाहिजे. किंवा को क्षेत्रामध्ये त्याला व्हायचाय, असं काही त्याचं आहे का? तस काय ठ
नाही असा काही विचार नाही केलाय. नाही हा म्हणजे त्याला काय आवडेल ते तू करू देेत असं काय नाहीय आमचं.
कसास माहितीये का हीथच आपली चूक होत्या. बर हा. हा हिथच आपली चूक होत्या कारण अ, बाळा चे पाय पाळणात दिस बरोबर आहे. शिवाजी महाराजांना शिवाजी महा राज बनायला जन्मल्यापासून ते ज्या वेळेला पोटात होते त्यावेळेपासून तयारी झाली होती. सुरु झाली त्यांची, बरोबर आहे.
हा काय? हा बरोबर आहे बरोबर आहे.
हा बरोबर आहे. तस आता आपण मुलांना काय करून सोडलंय. की तुमचं तुम्ही काय पण करा दहावी पर्यंत शाळा घेतात. काय सरकारनं शाळा ठेवला दहावी, बारावी, पंधरावी अस करून ठेवलेल आहे. तुम्ही हे करा, ग्रॅज्युएशन करणारे किती जण हाईत. त्यांना नोकऱ्या आहेत का आता? अजिबातत नाही कारण त्यांनी ठरवलेलंच नाहीे म्हणजे जस आतापर्यंत चाललेलं आहे त च आता चालवत आ बरोबर आहे दहावी झाली कि बारावी करायची बारावी झाली क मग ग्रॅज्यूएशन करायचं ग्रॅज्यूएशन झालं कि पुढं काय नोकरी कोण द्यायला लागलय तुम्हाला ग्रॅज्युएशन वरती हा नोकरी कुठ द्याय लागल्या बरोबर आहे आणि आता इंजिनियरिंग झालेले स्टुडंटच पण काय म्हणजे हालत आहे तर आता त्यांना पंधरा हजार पासून पेमेंट स्टार्ट होतय बरोबर आहे ती काय म्हणता बांधकाम करणारे पण जादा कमवतात डेली बेसिस वर जे जात्यात ती सेंटरिंग आणि हे काम करणारे जादा कमवत्यात खर शिक शिक्षण ज्यांनी घेतलं त्यांनाच पेमेंट कमी बरोबर आहे त्यामुळे आत्ता पासूनच आणि आता हे सगळं आता ये यायचं जग आलंय बरोबर आहे ए आय यायच्या जगामध्ये आता राहायचं म्हटल्यानंतर न मग तस आ आत्ता पासून त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे सगळ आता पुढच पिढी पण बयलाय लाग आता तुम्ही ऐकत की आता पीएच डी झालेली पण लोक आहेत खरं बीना नोकरीच्या अजून घरात बसलेले आहेत
होय, होय बरोबर आहे की नोकऱ्या कुठ कुठंयत नोकऱ्या कुठं अस
म्हणजे नुसता हुशार असून अभ्यासात हुशार असून जे अ काय होत नसतय त्याला एक्स्ट्रा पण थोडस, थोडसं आता घालायला लाग पाहिजे त्याज्या डोक्यात की बाबा अस, असं आहे आपण त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे असं, असं करायचं आपल्याला पुढं जाऊन तुला काय बनायचंय हे आत्तापासून जर सुरू केलं तर मग ते थोडस हे होतय आणि त्याच्या बरोबर त्याला दुसरा विचार करू द्यायचा नई हे म्हणजे आपण जेवढं शिकवालोय ना आपण जे सांगवलय ना ते त्याच्या बद्दलच त्याला विचार करायला यायला पाहिजे दुसर दुसरी कोण काय तरी काय सांगायला लागलात म्हणून तू ऐकाला नसाला पाहिजे बरोबर आहे आता थोडस म्हणजे अ करायला पाहिजे मॉर्निंग पासून क्लासेस सुरू झाले तर पाच वाजेपर्यंत तो नुसता शाळेच्या अभ्यासातच राहायला पाहिजे गुंतून आल्यानंतर थोडं एक तास बर खेळू दिल कारण मुल आहेत खेळतातच संध्याकाळी आल्यावर थोडस खेळला खाल्ला
हा
थोडा अभ्यास केला झोपून टाकला झालं असं एक शेड्यूल बनलं तर म्हणजे त्याला उपयोग होईल असं म्हणतात कि अ अ काय म्हणतात त्याला अ आपल्याला कुठली तरी मोठी गोष्ट करायच तर आत्तापासून सुरुवाती म्हणजे थोडे, थोड हा म्हणजे कन्सेस्टन्सी महत्वाची असते कनसेटनस ती महत्वाची असत्या ती थोडं, थोडं गेलं की मग आपल्याला पु पुढं जाऊन त्याचा मोठ्ठा य ह इफेक्ट पण होईल आणि त्याचा फायदा पण मिळेल आपण पण त्यातनच गेलोय आपल्याला थोडंसं मिळालं कारण आपले, म्हणजे त, अ काय म्हणतात त्याला मिडल तसं हां, अकरा ते पाच शाळेला जावा, घरला या, घरातली कामं करा. आणि ते तुमचं घरातली कामं झाल्यानंतर, मंग अभ्यास करा अणि तुमचं-तुमचं काय करायचं, ते करा, ना एक्स्ट्रा डान् क्लासेस मिळाले आम्हाला, ना कुठले, काय म्हणतात त्याला, काही गाण्याचा क्लास
हं ते एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी असं म्हणतात, ते आताच्या मुलांना आहे, तसं आपल्याला काय झालंच नवतं.
हु काहीच-काहीच मिळाल नही, काहीच
काय शिकाय वेळ पण नही, काहीच नाही. हां, बरोबर य कि त्यां. शिक-शिकायलाच मिळालं, त्यामुळे पण आता झालं पन नाय.
फक्त शाळा, एकच माहित होत, तर एवढ्या सं
धी आता उपलब्ध हाय. की अ आपण विचार पण, करू शकत नही. अशा भरपूर गोष्टी आहेत की, पण पैशे कमवलं जात. आणि मेन आता गोष्ट काय राहिल्या, पैशे कमवनच, बरोबराय.
होय.
त्यामुळ अशा गोष्टी पण मुलांना द्यायला पाहिजे, फक्त शाळा आणि हे, हे नसून थोडंसं, मंग जर तुमच्या तिथं अवेलेबल अवेलेबल आता असेल तुमच्या अ तुम्ही तीथ राहताय, त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही असेल, कराटे असू दे. अ काही अस अस देल, गाण्याचे क्लास असु देत, डान्स क्लास असू दे, तिथं तुम्हाला मुलांना, म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हटीसाठी घालायलाच पाहिजे, अशा गोष्ट
बरोबर य की.
हं हां.
म्हणजे वेळ पण वाया नही जाणार, आणि मुलं पण गुंतून राहतील, वेळेचा उप
अ हां, हा वेळेचा उपयोग होत. बाकीच काय करण्यापेक्षा, दहावी पर, आता आठवीला आहे, दहावी पर्यंत जर कराटेला किंवा तायकवान्दोला घातला तर ब्लॅक बेल्ट. पुढ नाही जर जाऊन, म्हणजे अ इव्हन काही नहीं झालं, तो शिकला-शिकला नही पुढ जाऊन क्लासेस काढला, तरी त्याचं, एक साईड इन्कम होते, अशा गोष्ट टी होऊ शकतं, म्हणजे त्याला इंटरेस्ट असणं पण महत्त्वाचं.
हां आता-आता आमच्याच गावात किती तरी टीचर लोकं येत, त्यांचा जॉब, म्हणजे तें अकरा ते पाच त्यांच्या वेळेतला जॉब सांभाळून आणि हे एक्स्ट्रा जे मुलांचे क्लासेस घ्यायला, चालू केलेले.
सकाळचे असतात, संध्याकाळचे असतात क्लासेस, पण त्याच्या, मधल्या वेळेत त्यांचा जॉब सुरुच असतोय.
होय, हां. चालूच असतय, त्या पण पेमेंट चालूच असतय. आणि हे बाकीच पण आणि त्यांनी एक्स्ट्रा इन्कम, साईड इन्कम जनरेट
चालू यच, हां तेच की, सात ते आठ, आठ ते नऊ, अशे दोन-तीन बॅचेस करायच्या आणि नंतर शाळा, शाळा नंतर अन परत पाच, नंतर साडेपाच ते साडेसहा, अशा बॅ
हम्म, हं होय.
तसच आहे. आता थोडस त्या तेच पद्धती व्हाय लागल्यात. आणि आपण पण थोडस आता सावरायला पाहिजे एवढीच गोष्ट. आपण पण आपल्या मुलांना ते द्यायला पाहिजे. थोड आपल्याला त्रास होईल.
पालकांना समजली पाहिजे नाही, बरोबर आहे ना तुमचं, तुम्ही म्हणता तसं.
हा, पालकांना थोडस समजायला पाहिजेल कि आपला मुलगा काय कराय लागलाय. जरी गावभग असेल किंवा शहर भाग असेल तरी. आता मुलांचे अ, ह त्यांना एक एकमेव उपाय आहे की गुंतवून ठेवायच कशात पण, तुम त्यांना जेव, ज्यात रस आहे.
हा.
तबला क्लासेस घेऊन देत, कुठलं वाद्य शिकवून देत. काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी व्हायलाच पाहिजेत. शाळा ळेत जर झालं ना. तर त्यांना खरंच अ त्याचा फायदा पण होईल आणि अ पुढं, जाऊन पण त्यांना खरंच फायदा होईल त्याचा.
हा तेच कि, तेवढयासाठीच ते अभ्यासाचे क्लासेस पण आम्हाला माहीत माहीतच नव्हत सोडा असा काही कोर्स असतोय. असंच आलेल तो कोर्स आणि करायच. करणार का बाळा म्हंणलेवर, करतो म्हटला आणि झाला त्यात सक्सेस झाला. चांगलं झालं. शिकला पण चांगलं, पैसे ही घात, घातले सोडा तो खाजगीच क्लास होता.
मेन म्हणजे आता सांग लागली. आता ती सुरुवात केलेलीच आहे. त्या पद्धतीनं, की एक्स्ट्रा काहीतरी व्हायला लागलंय त्याच. शाळा सोडून एक एक्स्ट्रा घरी व्हायला लागलय. म्हणजे ही चांगलीच गोष्ट हाय.
हा, हम्म.
हा, मेंटली-मेंटली स्ट्रांग पण बन म्हणजे बनायच होते त्यांना. फक्त शाळेमध्ये शिकलेय आणि झालय अस काय नाही. अबॅकस सोडण्यात काहीतरी, शंभर जणी ते एक मिनिटात काहीतरी सोडवायचे असतात ना?
व्हय, होय हा.
हा, हा थोड पण त्याला उपयोग होईल पुढ जाऊन. हा, टाइमिंगमध्ये सोडवायचं असतं ते खूप छान.
आणि काय?
ठीक आहे आता आपण, ठीक आहे मला थोडस बोलायचं होतं ते बोलले. तुम्ही आता थोडंस हे करा मग, बघा मग. विचार करा की काय, म्हणजे असं होऊ शकते किंवा
चालतय गं.
ओके ठीक हाय.
हा.
हा.